ॅ हॅलो. आवाज या आलाय काय?
ह याल याल आहे.
ह काय करायलस?
कायणे वेवस्लो बोक तो
मी पण बसलोय चहा पिलीस का नाही.
झालावे झा.
हम्म नाही मी नाही पीक संध्याकाळी
ह ह.
आणि ॲडमिशन झा झालं.
अऍडमिशन इथ कोर्नालेककी ग डिकेटला
ॲडमिशन करून आल्यास
म्हणजे रजिस्ट्रेशन करून आल ग
हा हा मला वाटलं ऍडमिशन करून आलेस काय हा आमच पण रजि स्रेशन करून आलो सोड परवा
कुठं
तिकिटीलाच की
हा हा हा मला वाटलं दुसरी कठं कुठ तरी घेणार आहेस काय
नाही रजिस्ट्रेशन तेवढं करून आलेय आहे आता कॅप राऊंडला कॉलेज टाकायचं बघायच नंतर
हम इथंच घेणारस का दुसरीकडं कुठं तर
बघूया आता भेटलं तर आमच्या घराले तर तिकिटीच घे म्हणाल्यात बाई
हा ह हा ह जण
बघूया की होय जवळ पडतय सोड
लो मग आणि कसं काय तुला कॉल यायला लागलाय
हॅलो अगं मम्मीचा मम्मीचा मम्मीच्या कॉल
मम्मीच्या फोन वर करायलेस व्हय हा हा ते एकाच्या केलं कनी म्हणजे लॉगिन केलं कनी येते परतानी
हा आणि परत ते आले आणि मी परवा बघितलो हो ते रिफ्रेश करून मग आणि परत मला आलंय तस
हम्म मग तीस कॉल करायचं बसून तर काय करणार आहेस
होय बसुन तर काय करायचं सोड आणि काय मग तुझ तू एम बी ए ठरवलीस काय
हो एम बी ए लाच रजिस्ट्रेशन करून आली
हा सानिका तिच ती पण करून आली
होय करून आली कि ती पण स्वाती पण केली वाटत
हा स्वाती तेव्हा रजिस्ट्रेशन करतावी चालते सोड मी आणि मी गेलतो क नाही तेव्हा ती पण आलती
हो
हा त्या दिवशी आपल्या वर्गात त्यातले लय जण आलतेत वेर का त्याच वेर च ग्रुप आलं मग परत त्या अक्षेतात सगळे आलती असं
हा हा एकालाच केलाय ना का दोन्हीला केलाय
का रजिस्ट्रेशन
हम् एम बी ए
नाही नाही एकालाच होते वाटत की
हा हा हा मी पण एकालाच केलं एम बी ए ला
हा एम सी ए लाच केलोय आता का त्या दिवशी पूर्ण दिवस गेलं बैत आता ते आप आपल्यावर डिपेंड का कॅम्पस
होय ते पण आहे गे पूर्ण दिवस जाते अग ते रजिस्ट्रेशन करायला
होय म मी पण संध्याकाळी सहाला आलोय त्या दिवशी सकाळी गेलेलो
होय
होय संध्याकाळी सहाला आलोसत पहिलं रजिस्ट्रेशन केलो रजिस्ट्रेशन ला पण लाइनी लागलेल्या बा आपल्या वर्गात ले लईजण आलते त्या दिवशी ओंकार देनी ते लईजण आलते मा तिला मग तिला मग ते त्यांच करूसपर्यंत महिनच ब्रेक पण झालं आणि परत दुपारी
होय एक तास ब्रेक असतोय
हा मगनी जेवर गेले त्यानी पर थांबलो मग रजिस्ट्रेशन केलो र े केल्यानंतर मग खाली व्हेरफिकेशन ला गेलो
हा
व्हेरीिफिकेशनला ल तिथं पण गर्दी तिथं पण कितीिला पाहुणे पाचला कायचा नंबर आला आमचां
हा
मण त्यानंतर करून मग आलो
हा हा म्हणून लेट झाला
हो असं झालं गेल तर खरं दिवसभर जातय सोड
होय होय चाातते ते रजिस्ट्रेशन करा डॉक्युमेंट दाखवा फॉर्म भरायला असते अगं
हा तुझं झालं काय
झाल झालं माझं पण झालं
तुझ्या एका दिवसात केलीस काय दोन दिवस गेल तस हा हा हा तुला पण मग दिवस गेला असेल
नाही काय झालत आम्ही एकला गेलतो सम आणि दीड ला सुट्टी झाली त्यांची जेवायची
हा
मग दीड ते अडीच तिथं बसून काढलो मग अडीच ला घेत तथलं करायला ना मग पाच पर्यंत झालं सगळं
हा म्हणजे एकला जाऊन मग पाच पर्यंत झालं तुझ्या सोड लवकर झालं सोड तुझं
अ साने का जातच्या अगोदची ती तिला मी फोन केलता ना कि तू अडीच लाच ये म्हणून मग ती अडीच ला चालते मग तिचं पण पाच पर्यंत झालं
हम्म इथे जरा आम्ही गेल तो सोून मी कि तिला बाराला गेलो असेल तिथं
हा हा स्वाती किती लालते मग
स्वती माझ्या आधी गेली ती
हा मम्मी बरोबर गेली असेल ग ती
अ तिच्या बहिणीला घेऊन आणती
बहिणी ला हव हा तिचं पण ऍडमिशन करायचं ना बरोबर
हा मग ती काय थांबलेली सोड मग आणि परत तिचं काय तर चुकलेलं मे बी मा आणि परत ती रिटर्न गेली
होय
फॉर्म मध्ये काही तर चुकलेलं आणिपत वर गिली माझं मी काय केलो आणि घर लालोबाई
हा हा
हा आमच्यातली पण सगळी आमच्यातले सगळे यादीीच केलती सगळं
हो
हा म्हणजे बघते माझी तब्येत बिघडलेली मग सगळी तेव्हा गेल ती सोड मग त्या दिवशी माझ्याबरोबर प्रीती आलची सोडं व्हेरीिफिकेशन तिचं पण राहिलेलं
हा हा हा हा
मग तिच पण एक डॉक्युमेंट नव्हत म्हणून मग ती व्हेरीिफिकेशनला थ कुमे व्हेेश ीे मग एफ सी पण झाले
एफसी म्हणजे तुम्हाला फक्त शिक्का दिलाय ना
अ हो शिक्का पण दिला शेअ ची ब दौलत कितकी नाही झाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच के आहे
आमचं कसं गेलात माळतेय काय पहिलं फॉर्म भरला
हा ते रजिस्ट्रेशन फॉर्म भरतात
हा
मग त्यानंतर आपल्याला ते फॉर्म भरलेले देतात
हा होय देतात
म आणि
मग त्यानंतर मग शिक्का दिला आम्हाला डॉक्युमेंट रिटर्न चेक केले म्हणजे हे आहे का त्याचे म्हणून
हां
आणि ह्या आठवड्यात त्यां आमला बोलणार आहे आम रिजनल डक्युमेंट घेऊन सगळं
वय आमच त काही नाही आमच रजिस्ट्रेशन केलो अपलोड केले सगळे डॉक्युमेंट मग त्यानंतर अपलोड केल्यानंतर आम्ही खाली तिथ व्हेरफिकेशनला गेलो राजवाड्यामध्ये मग तिथं ओरिजनल डॉक्युमेंटच पाहिजे होती सगळे आणि टोकण पाहिजे होता नसली असते तर मग तिथं गेलो मग सगळं तिनं बघितला स्पेलिंग वगैरे सगळं चेक कराल मग चेक केल्यानंतर मग त्यानंतर सगळं बरोबर असल्यानंतर मग सई शिक्का द्याला ते
हा मग आम्हाला सही शिक्का दिलाय तस
आणि आम्हाला काय आम्ही परत बोोलवले नाहीेत
आम्हाला म्हण ग्रुपला तुम्हाला मेसेज टाकतो म्हण म्हणजे ज कण दाखवल्यात ना त्यांचं ओरिजिनल आला तर घेऊन या म्हटल तु गं
हा त्यांच घेऊन या म्हंटल्यात की
हा मग त्यालाच बोलवतो म्हणलात माझं कुठं अजून बा का असं वयट झालंच नाही
व
आता बघूया आणिदा जाऊन येणार आहे लास्टच नाहीतर म आताा भर त्यांना काष्ट म्हणच भरलाय मग ते म्हणले ग सर एक महिना बघ म्हणले वाट आल तर चांगलच आहे म्हणले
हां चाल तो ह काय माहत नाही मला बाई ती पण टोकन लावूनच भराल त मे बी असं
हा हा हा
मला पण काय तिचं माहित नाही तुझ मग टोकन लावूनच भरली तू पण
हो या टोकन लावून भरले की मी पण
अ लय जन टोकन लावून भरलात खरं
होय अ ग ते म्हणजे नाहीच आहे ना कुणाकड ते त्यामुळे सगळे टोकन लावूनच भरायव लागत
मग तू व्हॅलिडिटी निघत नव्हती तर कस काढलीस मग
काय डॉक्युमेंट
व्हॅलिडिटी तुझी कास्ट व्हॅलिडिटी निघत नव्हती ना
होय निघत नव्हती ब मग तिथे विचाराला
हा म दिल्यास होय काढायला
दिल तर आता फेब्रुवारीला दिल तर अजून तरी काय आले नाही
हा हा मग त्यांना विचारले नाही.
म अ बाई जाऊन आले की बाई सात आठ वेळा जाऊन आले.
म
मग त्यांनी म्हणतात की मेलला येईल येईल येईल एवढंच म्हणतात. आता हेलतेवाखर
तरी पण त्यांना अनेकदा विचार म्हणजे कुठ? पण काय कायले बघ तू हा तू कोल्हापूरला जाऊन आतीस.
होय पाच सहा वेळा जाऊन आले की कोल्हापूरला
हा हा. आम्हाना पण तेवढीच आहे.
जर हो यंबिला जरा जास्त वाटत ग हच्यापेक्षा आ.
किती आहे तरी
आम्हाला नाही म्हणले तर एक चोवीस पर्यंत बसायला म्हणा लागलं सर
हा.
ह.
तरी पंधरापर्यंत जाते सोड एम सीए वाल्यांची
हा तुमची पंधरा पर्यंत चालते आमची एक बावीस तेवीस पर्यंत जाईल म्हणा लागलेत आता बघ.
हा हा.
हा.
आता एमबी जरा हे आहे सोड. एमसीपेक्षा हम्म हम्म तेच
काय मग रिझल्ट वगैरे घेऊन आला. हा हा हो झाले.
हा दहा मिनट झाले च. मी उद्या पण तुला केलो तो करतो काय?
चालते चालते अगोदर मेसेज कर म्हणजे म्हणजे मला
हा मेसेज करतो की नाही तर कॉल करतो तुला हा चालते ठेवक आहे. ब ब तू माती ना.